हॅलो
हॅलो
हा बोला.
आवाज येतोय का?
हा येतोय येतोय. बोला कि हो झालं कि तुमचं झालं का?
हो झालं की.
हां.
काय करताय हो आज जरा पाऊस आहे तुमच्या इकडे?
हा आहे बारीक.
हां हां. आता जरा आला होता मोठा आमच्याकटे मग आता काय नाही आहे मगाशी पासून दुपारपासून आहे जरा पाऊस.
हम्म मी दुपारी फोन लावला होता मी होते कामात होते काय माहित नाही घेतलाच नाय.
नाही मी जरा तब्येत जरा बरी नव्हती त्यामुळे मी झोपूनच होते फोन सायलेंट करून झोपलेले.
हम्म मला माहिती नाही म्हटलं विचारावं सकाळ एकच कॉल झाला ना आपल्या परत कॉलच झाला नाही म्हणून केला होता हां.
च म्हणलं त्याच्यानंतर म जरा तब्येत बिघडली त्यामुळे मी झोपूनच होते घरी पण काय आवरलं नाय काही नाय. तसं झोपून टाकले म नंतर आता होय आताही करावं आताही करताय? मग नंतर थोड्या वेळाने करते म तुम्हाला.
हो चालेल की आता तुम्ही झाला की मी एक पण करून तुम्हाला करून घेते. कॉल मग आपल्या दोघींच्या मी दोन तुम्ही दोन असं होऊन जाईल आपले दोन.
हो होय
हम्म सर्वर इशू म जराही झालं आणि मला आज सुट
ता जरासा
मला सुट्टी त्यामुळ सकाळपासन कोण फ्री कारण नाही त्याप्रमाणे मात चाललंय कॉल करणं मध्येच सर्वर हे होतोय मध्येच कोण कॉल घेते न घेतय मध्येच कॉल हे होत्यात अस सांग हो
हा, हा
आज सुटी असते त्यामुळं म्हणलं आज कॉल करून घ्यावेत म्हटलं
हा काय का पाहि जॉब तुम्ही
मी ह्याज्यातच आहे शॉपमध्ये
हा, हा
हा शॉपमध्येच आहे जॉबला त्यामुळे हा शनिवारी सुट्टी असते
शन शनिवार रविवार सुट्टी दोन दिवस
नाही, नाही फक्त शनिवार रविवार नाही रविवार तर ही असत ना कस्टमर असतय त्यामुळ रविवारी नाही सुट्टी ह ह मग बाकी काय म्हणताय
बाकी निवांत आहे बघा तुम्ही काय म्हणताय
बघा ठीक आहे चालू आहे पावसात कुठं जावंसं वाटतं मग तुम्हाला?
पावसाात तर कुठं धबधबबा बघायला जायचं चाललंय प्लॅनिंग पण ता काही प्लॅनिंगच होणं झाले पोरांच्या ब बाकीच्या बहिणीं ज त शाळा सुरू झाल्या त्यामूळ ती म्हणते माझी शाळा आहे ती म्हणत माझी असा असं चालू आहे
कुठे?
धबधबा बघायला जायचां म्हणायला लागल्यात
ह, ह, ह कुठला धबधबा?
इथ सावत्कडाला
अच्छा मला वाटलं सातरला येताय काय
हम् सातारला एवढं लांब आमच मग चार दिवस ट्रीप काढून यायला पाहिजे पण एवढ्या चार दिवस ट्रीप काढायची म्हणजे शाळेच्या पोरांना सुट्टी पाहिजे ना चार दिवस
हम्म काही नाही ना सुट्टी नसते बरोबर आहे त्यामुळ
शनिवार, रविवार काढायचं मण लागलं आता बघ पुढच्या शनिवार, रविवार प्लॅनिंग होतय का
ह
म्हणजे शनिवारी स सकाळी गेलं तरी तिथं दुपारपर्यंत पोहोचतय संध्याकाळी तिथं थांब रविवारी येता येतय आणि काय तर बघत, बघत
हो ते पण बरोबर आहे तस प पाऊस असल्याच छान वाटतंय
होय
धबधबा बघायला
नाही मग बरोबर वाटत नाही
नाही असं मूड नाही असा हे नसतो मग पाऊस असला की चांगलच वाटतय धबधब्याला बघायला
होय
खरंच आहे छान वाटत हा धबधाबा बघायला.
होय छान वाटतं धबधबा बघायला तुम्ही कोणता बघितला की नाही?
ठोसेगर.
हा
ठोसेगर परत तुम्हाला सांगते. कुठला हा कुठला तो? अ एक यूवचा.
हा हा
धबधबा छोटे मोठे सगळे धबधबे बरेच असतात ना मगते बघ - त आम्ही आपलं म्हणजे असं आहे. जास्त करून ठोसेघरच बाई. हा बाकी नाही कुठले असं लांब तर काय झाला वे वेळा भेटत नाही मग. पाऊसला पण नाही भेटत ना आणि त्यात जॉब असला तर नाहीच भेटत.
होय जॉब असला की नाही भेटतं.
कुठं स्पेशली त्यासाठी जावं म्हणजे तेवढं कुठं जायला भेटतय. तेवढं हा माझा मुलगा गेलता परवा. तर तेव्हा एवढा पाऊसच नव्हता म्हणून म्हणला गाई एवढं. म्हणावं तसंही नव्हते धबधबे म्हटला पाऊस पाऊसच नाही तर काय करणार मग.
पाऊस पाहिजे मग जरा मज्जा येत्या नाहीतर विना पावसाच मज्जा येत नाही धबधब्यात पण
हो पाऊस असला तर बरं वाटतंय. धबधबे असते ना म्हणजे छोटे छोटे दूधे भारी वाटतात. म्हणजे आता तो साडा वाघापूरचा धबधबा बग बघण्यासारखा हाय.
हा
आता हा तो हा हे आहे ना तो हाय काय त्याला म्हणतात सडावागा धबधबा. तो छान आहे म्हणजे असा उलटा धबधबा आहे तो. छान हाय बघण्यासारखा एकदम.
हा
तुमच्या इथलं कुठले?
इथं सावतकडा एक हाय परत राधानगरीला एक आहे.
अच्छा.
काळंबा धबध काळंबा तिकडे काय तिकडे काय आहे. असे बरं दो थोडेफार आहेत आमच्या इथे पण.
हा
हो. आता बघू फिक्स झालं तर जायचं. जरा लांब लांबच हाय जवळ अशे नाही तरी पण चार पाच तास लागतात जायला.
वन डे जाण्यासारखा नाही हाय?
वन डे जाण्यासारखं काय नाही असं. जरा दोन दिवस सुट्टी काढायलाच पाहिजे वन डे ट्रीप होत नाही मग. वनडे ट्रिप म्हटलं तर इथं आम्हाला कागलला पाझर तलाव तेवढंच बघायला जायला पाहिजे मग.
कागलला.
हा पाझर तलाव आहे ना.
हा तुम्हांला कागल जवळ आहे तिथं न.
हा ते पा कासवाच्या तोंडातून पाणी वगैरे पडते ना तिथं पण
हा,
तिथं पण केलंय भरपूर काय काय कासवाच्या. तोंडातून पाणी पडतंय तिथं.
ह,
त्यामुळं चालतंय ते.
हा,
हो,
वा छान बघण्यासारखं असलं मग ते.
कुठे कुठे जायला होतंय बघायचं. होय मग पाऊस पडाला मग काय. रेसिपी वगैरे काय ट्राय केली की नाही पाऊस पडाय लागलाय छान.
इथं रेसिपी कुठलं सकाळपासन कामच चालेत.
होय घरी असलं की म्हणलं हे राहिलय ते राहिलय चालूच असत.
आ मस्त वाटतं कांदाभजी करून खावीेतून. आपल्या आपल्याच करावं लागतात ना असं आहे ना असं असं आपलं. लग्नांच्या आधी आ. लग्नाच्या आधी एखादवेळेला आपण सांगू शकतो ना कि बाबा आई कर ग तेवढं. म्हणजे आईला आई कर ग तेवढं छान वाटतंय असं. सांगायचो मी आणि माझी बहीण वगैरे असं कांदा भजी मस्त.
होय चहा कांदा भाजी.
आता म्हणजे आपल्यालाच करायला आपणच करा आणि आपणच खावं.
होय असं आयत कुठलं आलंय लग्नानंतर.
लग्नानंतर नाही ना सगळं लाईफ काय असेल ते लग्नाच्या आधीच.
नंतर काय नाही नंतर मग आपलं आहे रोजच.
कर करता येत आपल्याला नक कोन नाही कोण म्हणत नाही.
हा पण करायचा कंटाळा असं. स्वतःच करायचं स्वतःच खायचं असंय ना आयत आयत नाही मिळत. लग्न झाले की माहेरीे कस जरा मिळतय. आईला सांगितलं मिळत किंवा बाबाना सांगित तर बाहेरन तरी भेटतय आणून देतात.
हो,
तसं बा इकडं होत नाही ना.
नाहीतर काय दगड बाहेर गेली की काय आणू काय नाही काय. करू काय नाय अस होत असतय आईला. मी तर तिला सांगत असते माझ्यासाठी हे कर ते कर. म्हणजे असं फर फरमाईश.
होय.
म्ह भले भलेही दोन दिवस जाऊ माहेरी भारी वाट''--'' त खरंच. अ हं तुम्ही अजून माहेर आहेत तोपर्यंत छान आहे. म तुम्ही काय बनवलत का नाही आज पाऊस पाण्याचं. हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो तुम्ही काय बनवलत का नाही? बनवलत का काय? हॅलो हम्